हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का.
हा हो येत आहे ना.
मघाशी फोन. लावला तर उचलला आवाज नाहीवता. हो का रिसिव केला होता का कॉल.
नाही कामामध्ये होत. ती ना मी स्वयंपाक बनवत होती.
अच्छा काय बनवल आज
तू का आम्ही बनवल आज गुलाबजामुन बनवलं. आणि वांग्याची भाजी कढी पण बनवलाय तू काय करताय.
मी आराम करतय जेवण केलंय आताच.
काय जेवन केल.
बेसन बनवलं होत.
हो का.
हो हो.
काय म्हणते मग पुन्हा कसा आहेस.
काय नाही सर्व ठीक आहे ना.
हो का.
काय म्हणलं गुलाबजाम कसे बनवले.
छान बनवले गुलाबजामुन मी पूर्ण रेसिपी सांगायची काय आता.
का का बन गुलाबजामुन
दुकानमध्ये गेली गुलाबजामुनचा पॉकीट घेऊन आली त्याच्यानंतर मग त्याला. गरम पाणी आणि थोडस कोमक दूध होता त्याच्याने भिजवली. मग त्याला गोल गोल केली लाडू सारखी. मग तेल गरम केला त्याच्यामध्ये टाकला. त्याला छान तडून घेतलं ग बाजून घेतला. तेलामध्ये मग त्याच्यानंतर मी साईडला पाक. टाकली पाणी टाकली साखर टाकली. आणि खोबरा खोबरा किस काजू बदाम.
हम हम.
आपण टाकू शकतो फक्त ती किस् करून नाही का मग टाकली त्याच्यामध्ये.
आणि मग सगळं काय झालं तेलामधून काढले गुलाबजामुन थोड्यावेळ थंड होऊ दिली मग मी नंतर पाकात टाकल. बहोत खतरनाक झालं छान छान छान.
हो काय का.
आताच खाल्ली गुलाबजामुन दोन खाल्ली गुलाबजामुन मी.
एकेकदा.
का.
एका फंड मध्ये किती बनते बनवता येत.
ते आपल्यावर राहते किती बनव किती बन. किती बनवायचे आहे ते आपल्यावर राहतेय ना. आपण किती पण बनवू शकतो छोटे छोटे बनले तर खूप होते. मोठे बनवले तर मग जास्त बनत नाही तुम्ही नाही बनवले कधी. तुझ्या घरी नाही बनवत का. जास्त वेळ नाही लागत अर्धा तासामध्ये होऊन जाते.
हम.
मग तू खात नाही, तुला आवडत नाही का. हो हो मला वाटलं तुला आवडत नाही.
हॅलो! सगळ्यांना आवडते ना गोड वस्तू.
तुला काय काय बनवता येत? काहीच नाही येत.
मला
चिकन बनवता येत, चिकन
चिकन, मटन, साधी भाजी, फळभजी सगळेच. सगळं बनवता येतंय.
मग खाता पण येते?
हम्म, खात सगळस खाता येते ना.
मग घरीच सप घरी स्वयंपाक तू बनवते, का तुझी मम्मी वगैरे बनवते.
मम्मी बनवते. मी मदत करतो कधी कधी हम्म!
त पण मदत करते खरच. लग्न झालंय तुझ?
हो का.
मग बायको काय करते.
वाईट
तुझी बायको काय् करते मग,
मम्मि स्वयंपाक बनवते.
काय म्हटलास.
मम्मीच सोयंपाक बनवते घरी.
आणि अ तुझी बायको, येतय ना तुझी बायको काय करते मग?
आवाज कटत आहे तुझा.
आवाज
नाही आवाज करतोय ना, हा बोल ना! स्वयंपाक मम्मी बनवते, तर बायको काय करते असं विचारताय मी‌
लग्न वास आहे ना.
लग्न व्हायचंय आहे, आताच तर मग बोलला ना तू, लग्न झाला बा म्हणून.
नाही मी कुठं बोललो. लग्न व्हायचय म्हणूनच तर मम्मी बनवते स्वयंपाक.
हा, हा! नंतर बायको बनवणार तुझी, मग तू नाही बनवणार स्वयंपाक तेव्हा?
घरी मम्मी मम्मी वगैरेच बनवते ना घरी.
हो का, नंतर पण मम्मीच बनवणार. मग बाईको आल्यानंतरही मम्मीच बनवणार स्वयंपाक.
वाईफ बनवणार ना दोघं मिळून बनवणार.
खरंच तुला बनवता येतंय स्वयंपाक.
हम्म, बनवतो ना आम्ही हो.
काय काय बनवतं जेवणामध्ये मग
सगळंच बनवता येते भाजी,
कशाची भाजी बनवतात‌.
सगळंच बनवत. बनवासं लागते ना.
ह हो
कलमग सोबत गुलाबजाम सोबत
पामुंग
गुलाबजाम सोबत काय बनवलंय.
बिस्किट खाता मी उद्या मी केक बनवणार आहे बिस्किटचा ये ना कां की हो
कसा बिस्किटचा केक
ब
ह हॅलो
हो
हॅलो
परसां काय ना तेळी घ भाषा जा न ती आण. हॅलो
कडं लक्ष आहे.
मी केळगी हायसाठी जाणार होती. कामच नाही मिळेल आपण बॉटलमध्ये पाणी आहे स्टीलच्या बॉटल मध पाणी घेऊग.
अ
बॉटल बाहेरच काढली आहे माठा जेवळचा बोलणार रे का करताय.
ठेऊू का मी
का बरं बोल ना कामध्ये आहे.
हळू बोलण आवाज येतय ना
सॉरी सॉरी
इ
नाही ना हळूच बोलतय मी तो पण बोल काय म्हणते मग येऊ का गावाकडे
कशासाठी कशासाठी गावाकडे
मैत्रिणीला बोलवत नाही घरी जें करासाठी वगैरे दीप दीपा ताई इमे पाणी भर के दे मेरी बॉटल मे कोण कोण राहता तुम्ही घरी
कायर
का बरं का झाला.
कसा बिस्किटचा केक कसा बनवणार होते.
बिस्किटचा केक उद्या शाद मी ओरिओ बिस्किट घेऊन येणार ते क्रीम अलग काढाची आणि बिस्किट अलग ते प आता बघू आपल्यावर आहे बिस्किट किती घ्यायचे ते त्याला माहित आहे का मग
हो का
दुधा दूध गरम कयचा दुधामध्ये टाकायचा एक सारखा तो
ड सांगू शकते. एवढ्या हळू हळू सांग एवढ्या स्पीड मठली हळू सांगू शकता ना समजलंय पाहिजे ना
तसं नाही बघ आधी मी दुकानमध्ये जाणार
हम्म ते सगळ्यांनाच माझ्या दुकनमध्येध्ये जाणार
ऐकून घेणारे आधी नंतर मधमध्येध्ये बोल ठीक आहे आधी मी दुकानमध्ये जाणार नंतर दुकानदाराशी दुकानदारा मला ओरिओ बिस्किटचे पाकिट पाहिजे थिंक मी यांना सहा ते सात पॉकेट घेऊन येणार ठीक आहे त्याच्यामध्ये व्हाईट कलरची चॉकलेट मिळते त्या डार्क मध्ये पण भेटते हार्ड शेपच
नाव सांगितलं तरी समजतेना चॉकलेट आपलं बिस्किटच
ओके ओके हा हा ओरिओ बिस्किट आणि चॉकलेट ते पण घेऊन येणार आणि नंतर रुम हा हा नंतर घरी येणार एक बाऊल घेणार म्हणजे वाटी घेणार एक त्याच्यामध्ये बिस्किटची क्रीम अलग करणार आणि बिस्किट अलग करणार चॉकलेट पण अलग अलग हा त्याच्यामध्ये मग मी दूध दूध घेतला आहे दूध गरम करणार दुधामध्ये ते बीस्क िजवणार त्याला छान मिक्स करणार त्याच्यानंत तर मग मी
दुधात पण ते पूर्ण हे होऊन जाईल ना पाणी पाणी होईल ना
नाही पाणी ताप लिमिटेड टाकायचं ना जेवढं पाहिजे सपोज समज आता दोन ग्लास दूध आहे थेंब दोन ग्लास दूध कशाला टाकायचं तेवढे दूध लागतच नाही
हम्म ह
कमी लागते ह ठीक आहे
अच्छा हो
कमी दूध लागते त्याच्यानर मग त्याच्यानंतर मग मी मिक्स केला मिक्स वगैरे झाला
होम होम त्याच्यानंतर हॅलो हॅलो